हॅलो
हा येते का आवाज
एकदम शॉर्ट येतोय कारण फॅन चालाूय र
हम हम
ं्यावर यायचं कसं
हो ते बण
बोल तू काय बडबड बडबडूया
काय बरो हम्म मॅच बघितलीच काय हा
यश्न बी खलत रे मगाशीी
यशने अजून एक टाकला होता नंबर
र घेतलाय मॉंटीचा
ह हा त्याला अड केले काे
ह
ते कॉल करण्यावर तर बस आहे
आा
कॉल कर करण्याप पुरते कारण चार नंबर एवढे कुठे होणार आहेत? तीस कॉल
होय.
म जेवलात काय?
जेऊन बसलोय मी जरास भावाच ऍडमिशनचा विषय चालू आहे. त्याला सांगालतो मगाच्यांन. ते विषय काय झालाय माहिती हाय तेला हेला मार कमी पडल्यात, परवा आता पी सी बी चा निकाला लागला बग अरे हा. सोळा पाडल्यात वाघान नाद च नाही. बोंबला होय. आर ब बोंबाबोंब
आई च्या गाव
मणल काय कराय गेलतास म्हटल तिथं काय तुका मारय गेलतास लय लय बड तेला बेकार झाडलाय. तर माझ्या भावाचं असं व्हाय नाही लय जनाच असं झालंय त्याच्या मित्रांचं पण कणी
एवढे कमी कसे काय भेटू शकतात?
काय माहिती इथ प्रज्वलच्या भावाला दोन पडल्यात.
अरे बाप रे.
मग आणि माझ्या भावाच्या मित्राला चार पडल्यात काय सहा पडल्यात.
सी इ टी ला एवढं मार्ग कसे काय कमी?
पेपर आवघड होता म्हणत्यात सगळी.
एवढा कुठं आवगड असतोय.
अरे सांगायला लागलोय काय बर ते पेप पेप जाऊदे अवघड आसुदे तुम्ही काय कराय नाहीसा म्हणल अभ्यास? काय पास व्हायच तर पडाय पाहिजे म्हणल चाळीस, पन्नास तेवढं बी नाही म्हणल तुम्हाला काय उपयोग आहे म्हणल. लय बडबडलोय त्याला मागाच्यांन. ते कुठं घ्यायचं काय घ्यायचं लागलं होत रे. मग आता एवढ्या मार्क देणार कोण तुला ऍडमिशन मी त्याला म्हणालतो बीस सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा हे कर म्हणालत आय टी
हम
बी एस आय टी तर काय आता एवढ्या मार्क ला कोण देणार सांग ते अजून
विथउट सी
हा तोच तरय विषय झाला आहे ग तर पी सीएमचा निकाल लागाय चाय अजून. तर मग ते त्याची आता वाट बघण्यापेक्षा म्हणलं दुसरे कुठं तर बघूनये. म टेक्स्टाईल इंजिनी रींग माहिती आहे तुला?
हम्म.
टेक्स्टाइल इंजिनिअरिंग चं बघ म्हणलंय म्हणजे ते डिप्लोमा पण आहे त्यात. आणि इंजिनिअरिंगच पण आहे डायरेक्ट सेकंड इयर मिळते नाही. तर आमचे आहे रे म्हणजे वस्त्रोद्योग जसं सुरतला जस आहे की नाही मोठं.
सुरत नंतर इथ कोल्हापूरमध्ये इचरगंजी मा इचरगंजी म्हणून आहे तिथं काणी सुरत नंतर दुसऱ्यांदा म्हणजे जेवढं सुरत जेवढं मोठं आहे क काप डांसाठी तेवढं इचलकरंजी हा दुस सऱ्या नंबरला आहे इचलकरंजी. तर तिथं का नाही काहीतरी जॉब्स तेन किंवा ती एरिया सगळा कपड्यांचा तेन आहे आमच्या ते त्याला मी लागलो इ तेे कर म्हणून मग. याच टेक्स्टाईल परत आपलं फॅशन डिझाइनिंग वगैरे असत त्यात.
हम्म.
आणि काय मग बाहेर जावं लागलं तर जायचंय पर्याय नाही आणि ते करत करत मग काय तर भरती भिरतीच बघायचं.
हो.
पर्याय नाही रे दुसरं काय करणार मग.
असं म्हणजे विदाउट सीईटी बना सीईटीच ॲडमिशन नाही भेटत.
भेटत असेल डोनेशन भराय पाहिजे भरपूर काय माहिती नाही. डोनेशन परत ह्यो अभ्यास कराय नको हेचा काय भरोसा आहे सांग?
हो ते पण आहे. कारण आमच्या इकडं आहे ना इकडं आय. सी आणि वरचं माहीत नाही पण ना सी. ई टीची गरज अस त नाही पडत.
ते विषय का झाला बर ब डोनेशन बी भरायला लागू दे. ते पण काय विषय नाही. पण याला याय तर पाहि जे. याला इंग्लिश एवढं जमत नाही प्रॉपर. परत गणित पण नाही प्रॉप जमत कारण त्या दोन्हीकडे मी मार खात ते बर का दुसरी गोष्ट काय अभ्यासाची सवय नाही नुसतं फोन घेऊन बसायचं. ते करायच असा गोष्ट आहेस. ग मग काय बड बुडून बड बुडून दला मी झालंय मी काय मी ते काय म्हटलय आता भली मी काय श काय जाणार आहे काय सांग. मी म्हणलं तुला जे जमते. कर म्हटलं मी सांगून का उपयोग आहे.
हा तुला जे काय आवडतं आहे ना त्यात ते कराय बघ नाही तर दुसर सग
आता काय विषय काय माहि आहे. आमच्या आमच्या ज एका पाहुण्यातला एकानें काय केलं असेल त्यांना घेत. म्हटला ऐकून काय. बहिणीचं त्याच्या ऐकून घेतलं त्यान पण त्याला ते जमनच काय करायं. विनाकारणी केटे लावून घे. असं होतंय र पैसे भरायचं ते भरायचं. डॉक्युमेंट बर का अडगणार सगळं येणार कोर ोडायला म्हटलं तर.
हो
म्हणताना म्हटलं त्याला घेतानाच पक्क कायदे करून घे कुठल्या नोकऱ्या आहेत तसं नाही म्हणलं. कुठली पण फिल्डमध्येध्ये घे म्हंटलं तू नोकऱ्या आहेत. फक्त काय जरा असं कॉम टशन कुठरी कमी असणार जास्त असणार. ह सास् नॉर्मल त्यामु व्हायचं तर एका कुठत्याच गोष्टी टॉप व्हायचं. आणि ते डिझायनिंग फॅशन डिझायनिंग का एवढं आपलं अवघड नाही डॉक्टर कि इंजिनिअरिंग सारखं आपल्या स्किल्सवररती आहे रेदीी डिझाइनिंग तुला जेवढी प्रॉपर जमते आहे करते ते त्याच्यावरती
का चित्र वगैरे काढतो काय त
चित्रबित्र कुठलं काय करतोय. एवढं काय नाही चित्र बित्र काय काढत पण त्याला कर म्हणालावली काय. मी काय सांगू मी त्याला भर मी माझं तर मत आहे त्याना भरतीच कराय पाहिजे मी जे बगता ते सांगलं दोन तास
नाही नाही त्याला आत्ता आता भरतीच कस माहितीय आता भरती लागेल तेव्हा लागेल ह प्रॅक्टिस करता करता कॉलेज न तो असं घरी बत
हा मग ते प्रॅक्टिस करता करता कॉलेज पाहिजे त्यासाठी मी त्याला म्हणाल टेक्स्टाईल कर म्हणा लाली मी माझं काय मत आहे माहिती आहेय इथं गोव्याला म्हण आता इथं आमच्या इथं काणी कागल कागलमध्येध्येच आमच्याणी एमआयडी सी आहे रे त्यामु कंपन्या हाय त्या आणि दुसरी गोष्ट काय झाल्या आता परवाच कनी कोल्हापूरला आयटी पार्क मंजूर झाले
हा
परत बहुतेक अशा कंपन्या येणार इथे कोल्हापूरमध्ये त्यामुळे आता नोकऱ्यांचं काही कमतरता नाही आहे शक्य एम आय डी हा आहे सग आहे कंपनी्या येणार बाहेरून जशी डेव्हलपमेंट होईल तस आणि जर अजून बी बाहेर जायचं असेल तर मग काय पुण्याला ह्याला मुंबईला लावाय तरी त्याला म्हटलं नोकरीच काय तू काळजी करू नको बघूया आमचा बघूया पुढं प कमीत कमी काय काय काहीतरी कर म्हणा लागली तो वेट वेटनरी करतो मणा द वेटरनरी करून का उपयोग आहे सांग
सुपन उप ते
मी त्याला ते सांगित वेटनरी वेटनरी काय करू नको म्हटले वेहेटरनरी केलं तर एक तुला सिटीतच जा पाहिजे राहायला कायम कारण गावाकडली मस्त रथ तपासून काय तुला पैसा मिळणार आहे? शहरात गेलं तर कायतरी कुत्री बित्री असत त्यात काय, लोक येतात घेवून
तेच गव्हर्नमेंट काढा आधी, गव्हर्नमेंट
ते खुप डोक्याला ताप आहे. तेच म्हणत आहे त्याला, टेक्स्टाईल कर, काय.... आणि करत बस म्हणलं एम आय डी सी गावात पर्याय नाही बघ, नंतर बाहेर जा म्हटल, सुरतला याला, गोव्याला वगैरे तिकडेच आहेत का कपड्यांच्या फॅक्टर्या? गाव सोडायलाच पाहिजे रे, जर आपल्याला पन्नास साठ हजार पगार, पाहिजे तर
तेचच
त्याला आम्ही तेच सांगितले आहे, पर्याय नाही, म्हणले गावा शेजारी तुला मिळणार नाही, जरी असं नाही म्हणाल मिळेल जास्त लक्ष भरतीकडे दे असं म्हटलं आणि जरी असं नाही म्हणलं मिळणार नाही मिळेल पण जरा अस ककड काढा पाहिजे म्हणलं आणि त्याला आमही सांगितले काय बहुतेक तरी जास्त लक्ष भरतीवररती दे म्हणते पर्याय नाही
तर भरतीच हे हो कर, याच्या नादात
त्याना नाही तर त्याने रेग्युलर प्रॅक्टिस चालू केले जोड माझ्यासारखे नाही त्याचे जाती रोजच्या रोज आता
हम्म- हम्म
तस चालू ठेव म्हणलं त्याशिवाय पर्याय नाही भरती तोंडावर आली की मग पळायला जाऊन काय उपयोग नाही रे. स्टॅमिना बघत नाही तेवढा कंटिन्यू पळ पळत रहा, म्हटलंय म्हणजे भरती निघु दे निघु दे किंवा नाही निघु दे रोजच्या रोज जायचं तोंडावर भरती आली कि तीन महिने चार महिने पळून काहीही उपयोग नाही
हो तेच तेवढं जात क
आम्ही तेच केलं त्या नाही बिल्ड होईल मी तेच केलं, भरती तोंडाव असली की नाही, तीन-चार महिने पळायला जायचं त्या आशेने काय होईल
कि किमान सहा महिने तरी पाहिजे, रे म्हणजे तेवढा अंदाज वगैरे कस काय ते
त्याला रोजच्या रोज
हम्म
ते फायद्याचा आहे की नाही, तर काय उपयोग नाही
होम होमगार्ड वगैरे नाही, तिकड काय पोस्ट अशा
निघतात की रे भरती भरपूर असते बाळ बेकार आणि ए नुसतं हचच नाही हे झालं फक्त स्टेट लेवलच पोलीस म्हणलं की याच्या केंद्राच्या त्या लेव्हलला एसीसीच्या पोस्ट केवढ्या आहेत माहिती, भरपूर निघत्यात रेल्वेच्या निघत्यात एसीसीच्या निघ त्या एसीसी एमटीएस ला एसीसी जीडी ला त केवढ्या माझ्या पोस्ट आहेत बेकार पोस्ट आहेत फक्त कसं आहे अभ्यास करताना त्यानुसार करायला पाहिजे रे आता समज सेंट्रल ज्या भरती आहेत का नाही ते मोस्ट ऑफ पेपर हिंदीमध्येध्ये आणि इंग्लिशमध्ये जास्त मराठीमध्येध्ये शक्य नाहीच आणि त्यां त्यांच्या लेव्हलचा अभ्यास आणि आपल्या लेवलचा अभ्यास केंद्र आहे ज्या स्टेट लेव्हलचा तो लई वेगळा आहे रे, त्याला तेच सांगायला लागलो, मी कुठलं तरी एक ठरव म्हणलं म्हणजे एकतर सेंट्रलचा अभ्यास करायचा किंवा स्टेटचा शक्यतो, सेंट्रलचा केलेला चांगला कारण तिथे कॉम्पिटिशन म्हणजे पेपर तेन बरोबर असत्यात रे तरी काय स्टेट गव्हर्नमेंट म्हणलं तर मग पोलीसच जास्त भरत्या नाही एवढ्या इथ सेंट्रल ला एस एससीडी ला केवढे पद आहेत माहिती आहे, त्याला तेच लागलोय सांगायला मघापासून दोन तास घालवलेत चांगलं आहे केलं तर आ... त्याला हा- हा करकी ह